हॅलो, शुभ संध्याकाळ. झालं चहा वगैरे झाला? चहा वगैरे झाला
हो नाही आम्ही आ ऊन जास्त हाय ना म्हणून
हा. हा हा. मग बाकी? मग जेवण नाही आता बनवायचं? ते सातच्या नंतर थोडसं गरम गरमच बनवायचं. हा हा मग बाकी? मग तुम्ही प म पैसे कशामध्ये असतात. सेव करतात काही म्हणजे काही तुम्हाला बँकेत म्हणजे हा म्हणजे
ना
हो ना आणि पॉलिसी वगैरे आहेत, का नाही काही?
नाही काहीच नाही.
आणि आजकाल पैसे सेव करण पण खूप महत्त्वाच आहे, कारण आपल्याला कधी पैशाची गरज पडेल अर्ध्या रात्री म्हणजे काही सांगून येऊ शकत. नाही. ना की आप पण आपल्याला कोणत्या टाइमाला हा
कधी गरज पडती अजून तब्येत वगैरे बिघडली कधी पण लागू शकतात. अर्जंट त्याच हा त्याच्यापेक्ष हा आजोबा वगैरे असता कधी कोणाला काय होऊन जाईल या काही हे नाही ना कधी कोणाला काय लागेल, तर केलीच पाहिजे सेविन खूप से ह सेवि्हिंग जर केली ना तर खूप फायदे पण आहे त्याचे जे कोणाकडे मागाय गरज नाही पडत सेविंग केलेली असते तर
हा आणि ज्या वेळेस आपल्याला गरज असते ना त्यावेेळेस ना े ते प पैसे नसते. आमच्याकडनं आमच्याकडन असं करतात. ह त्याच्यामु आपण आपलं थोडसं थोडस आपल्या खर्च त्याच्याधून वाचवलं, बाकीचेे फलत
हा दिखाव्या हा लोकांसारख्या दिखाव्यासाठी पैसा खर्च करणे म्हणजे ते नाहीही काही केलं, पाहिजे ते करण्यापेक्षा आपण तेवढी बचत केली ना त खूप चांगल तस हा आईन टामवर कोणी देत प् पैसे.
पैसे आणि मेन म्हणजे कसं होतं माहिती का. ह पैसे आता आपण काय करतो कपड्यांवर विना कामाचे पैसे वाया घालवतो ते कपडे आपण काय करतो. अ आता आपण ए आज एक घेतले. तर उद्या नवीण काहीतरी दिसत आपल्याला काय वाटतं आणखी
फॅशन हा ती फॅशन आलीय तेच कपडे घ्यायच ही फॅशन आली. कपडे घेऊ अस चालू असं नाही की आता आपण हा ड्रेस घेतला आहे तो आपण एकच द एकच एक दोन दा घालतो पडू देतो. नाही फेश गेली दुसरी फॅशन आहे त्या मुली दुसरे कसे कपडे घालता तसे पाहिजे सांगता फ
सान्स मध्ये एवढं काही ना साडया मध्ये वगैरे
हा तिने तशी साडी घातली तिच्याहून चांगली साडी हा तिच्यावर चांगली साडी पाहिजे हम्म तर हो सेव ह लहान मुलांना पण सेविंग करायचे शिकवायला पाहिजे म्हणजे आता पर्सनल त्यांना अस हम्
मग टाकतेयत ते ह
त्यांंना जर आप पण त्यांण शिकवलं ना मग
आणि आजकालच होते टॉईज मध्ये बर्थडे पार्टीमध्ये पण बरेच लोक ना पैसे खूप वाया घालवतात. म्हणजे लहान मुलांचा बर्थडे एवढा मोठा करतात. म्हणजे गरिबांचा एखादं त्यांच्या मुलींच एखाद्या लग्न होउ शक्त त्याच्यात त्यांचा कार्यक्रम होऊ शकतो मग ते विचार करत नाही. आता ह् त्या एक एका वर्षाच्या मुलाला काय कळणार आहे. किंवा आपला म बड्डे एवढा मोठा केला त्याच्या काहीच लक्षात राहू शकत नाही ना की माझा आता एवढा बड्डे केलाय वगैरे
त्याच्यापेक्षा तर कोणाला दान वगैरे केलं ते पण चांगलंय पुनण्याच काम आहे ते पण त्याच्यापेक्षा तेवढ्याच पैसे मग हा
त्यांना शिक्षणाला पैसा लागतो त्यांना म्हणजे त्यांच्या बरेच ह त्यांचे बरेच अश्या इच्छा असतात की ते त्यांना कुणाला बोलून दाखवता येत नाही ते त्यांच्या पूर्ण पण होऊ शकत आहेत कपडे म्हणा आं खाण्या पिण्याच्या वस्तु आपण कस मुलांना आपल्या बाहेरच हं काही पण बाहेरच खाऊ घालशील तस त्यांना ते मिळत नाही ना
हा तस आणि त्यां हा त्यांना आईवडील राहत नाही ते कोणाला सांगतील. त्याच मग ते एक हस ते सारखंच रहावं लागतना त्यांना.
हो ना नाही ते गरजेच आहे आपण आ आता आपले गन आता आपल्या मुलांना जे कपडे येत नाहीत ते गरीबांना दिले तर त्यांची मदत होते ना ते असं होत त्यांना पण त्यांना म्हणजे ते कपडे घालू शकतात ते कारण त्यांना कपडे सुधा व्यवस तीत असे फाटके फाटके घालतात ते त्यांच्यामुळ आपण ते वेस्ट केलेले पैसे
हा आणि आपण जे कपडे आपल्या डे फेकतो आपण अ जातो त्याच्या पेक्षा गरीब लोकांना दिलेले बरे ते तरी घालता ते कपडे
नाही नाही आमच्या इथं एक एरिया आहे आमच्या ते भांडेवाली वगैरे तिथल्याच मग आम्ही खूप अशी मदत आता आमची भाजी वगैरे राहिली तर त्यांना फोन करून सांगतात आमच्याकडे भाजी आहे तुम्ही घेऊन जा हा चपाती वगैरे राहिली
जेवण जास तबनलं की मग त्यांना देऊन देतो पहि राहिल घेऊन जा आणि अस पण मी
हो ना हो आणि त्या जाईल ना आता गरीब मुलांना कस आपण बर्डे तो गरीब ब कर त्यांण वा आपल्या के का नावा आपल्याला कुणीतरी आरतीच ताड घेऊन मग आम् काय करसतात आमच्या भांडेवलीच्या मुलीचा बर्थडे होता तिं नेमकं लगनतं मग आम्ही घरीच केक घेऊन आला तिला व वाळ वगैरे आम्ही अशी मदत भरपूर करतो म्हणजे आमच्यानं जेवढं होईल तेवढं त्यांच्या मुलीच्या लग्नात आम्ही थोडेसे पैसे मदत म्हणून दिले त्यांना असं
हा आणि आपण छोट त्याचे त्या कर् खर्चाचं नियंत्रण पा ह त्या पण म्हणजेे खूप भारी होते प एक एक खर्च जर आप पण लिहिला ना तर त्या तर तर खूपच भारी
बरं हा आता आपण आज एवढे पैसे खर्चलेत मग आपण काय लिहून ठेवले तर आपल्याला कळ ना आपण ह्याच्यातून किती म्हणजे अ
किती हा बिना कामाचे पैसे खरचतो किती वेस्ट जात ते कल आपल्या ज आपण महि महिन्याभराच्या सेविंगची जर बचत म्हणजे अशी केलं लिह तर तुम्हाला महिनाभरात कळून जात तापले ना
हो ना हो ना आणि ना मेन म्हणजे आप- माझे वडील काय म्हणतात मी आता माहेरी गेले ते ना मला कपडे कधीच घेऊ देत नाही तू काय म्हणतात ते मला पैसे देत जेवढे पाच हजार दे तू पाच हजारातच सोनं घे- तुम्ही सोनयाच पण तुम्हाला अर्ध्या रात्री पण उपयोग होऊ शकतो तुम्हाला त्याच्या अर्ध्या रात्री पण पैसे. ह तसं कपड्यामध्ये आपल्याला काही- प्रॉफिट नाही. ते कपडे फाटूनच जातात आप त्याच आज हा-.
हजार आता घेऊन घ्याचे सोनं ते पण खूप भारी.
हा मग ते मला तसंच- म्हणतात तु कपडे घ्यायाच नाही तू सोन घेत जा वाढलाय हा एक लाख पन्नास हजार झालाय सोन्यामध्ये पण इन्व्हेस्ट. चांगले. पुन्हा आता ते नवीन निघालेत म्युच्युअल फंड्स ते पण चांगलंय. एस आय पी म्हणून आहे त्याच्यात पण रिटर्न भरपूर आहे आपल्याला तुम्ही दहा वर्षाची जर हे केली. तर भरपूर तुम्हाला म्हणजे त्याच्यात प्रॉफिट आहे आणि- ते कमी पैशापासून आहे असं नाही की तुम्ही भरपूर- पैसे शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे त्याच्यात. तुम्ही त्याच्यात पण इन्व्हेस्ट करू शकतात.
अ हा पण तर. कस कधी कोणाला काय लागलं आपल्या कधी घरात मुलं आता लहान बाळ असत काही काही होत अस आजार काही पण, येऊनच जातो सांगायचं राहिलं. याच राहिलं तर मग कधी पण कधी पण काय. आणि आता तर कोण लोक पण कोण कोणाच्या वरती विश्वास करत नाही मग हा कोणी देत- पण् नाही तिथ. त्याच्यापेक्षा. आपणच केलेली सेविंग बरी.
नाही हे पॉलिसी मध्ये पण चांगलं आहे ना तुम्ही ते इन्शुरन्स- मिळत तर अ म्हणजे कधी आजारी पडलात तुम्ही तर. म्हणजे लषकर माणस आजारी पडले तर. त्याच्यात फायदाच आहे तुम्हाला असं की नाही की तो
हा ते इन्शुरन्स ना त्याच्यात हा बरोबर आहे असं आहे ते पण फायदेशीर आहे आमचा. म्हणजे आ् मी काढला आहे एक पप्पा त्यांनी.
हा ह माझ्या नणंद बाई आहेत हा हा त्यांच्या बँक. कंपल्सरी आहे त्यांचा फॅमिली इन्शुरन्स. ला एकदा कार्डावाच लागतो बँके थ्रू. म्हणजे आपले पैसे घेतात पण ते. पण आपलं पण प्रॉफिटमध्येध्ये. ना आपण थोडस लॉस
हा कारण अ ठीक आहे आपल्या कधी काही नाही झालं ते खूप छान आहे, पण कस आहे इन्शुरन्स काढलेला असतो ना की कधी पण काही पण झाल ना तर ते माफ फन जात त्या इन्शुरन्समध्येध्ये
आणि कोणती वेळ कधी आपल्याला सांगून येऊ शकत नाही ना कि, आपल्याला माहितीच नसत आता आपल्याला हे अडचण येणार आहे ते येणार आहे.
मग हे होऊन जाईल कधी अ काय म्हणत हे कामाच कधी बंद पडून जातो एखादा काम खूप लॉस मध्ये चालत होते पण त्याच्यात पण काम येत होते. हम्म मग खूप कामाच सेम इंटर केलीच पाहिजे स टॅनी केली पाहिजे. म्हण ते बाकी कसे दि खाव्यासाठी बाकी लोक उडवता पैसे
हो ना हो ना त्याच्याकड माझ्याकडे एवढी गाडी माझ्या त्या जकडमा जपेक्षा मजा आच्यापेक्षा मोठा ती गाडी घ्यायचीय माझ्या मुलांना ह्या म त्याच्या कमी फीस म्हण शाळेत माझे मुलं त्या जात फीसमधल्या शाळेत जाणार असं आजकाल कॉम्पिटिशन
कॉम्पिटिशन चालतय आणि ते कसं आहे ज्याच्याकडे नाही राहिलं त्या ते दा कर्त करून करून हे करतात त्याच्यापेक्षा कर्ज करायचे आणि आपल्या जे तेच रावजायचे त्याच्यात पण खूप हे खराबी ते कर्जामध्ये आपण ते व्याज वगैरे दर वगैरे मुदल वगैरे भरून भरून लांबून वतो ते कस तेवढेच पैसे जे आपण सेविंग केले ना तर तेवढे पैसे आपल्याकडे राहू शकताात.
हो ना हो चालतय आजपासून करू पण सेविंग तुम्ही पण करा मी पण करते, तुम्हाला बटून छान वाट बोलून छान वाटले धन्यथ बाय सज या